आता येतो पण आवाज माला
म नंबर चुकीचा टाकिती.
मंग कॉल येऊ राहिला मला
हाव क्लियर येवू रायला झाले का जेवण अग भाकर थापु राहीले मी आमच ते पूजाच मोबाईल हारवला न त्याच राड्यात ये
कधी कुडून
चोरून नेला.
कधी बाई
काल चार्जर नेला मावा चोरून आणि आज पूजाचा फोन नेला.
कशाला?
काय माहीत आता कोण नेला आता कोणी चोरणार काय चोर सांगतो पन्नास कोटीची
आणि आता पाहा आपण काय गावात राहतो का कोणी का काही आता माया येते ना
म तेच बाई
कोणावर काय संशय काय डाऊट
काल चार्जर नेला आज फोन नेला आणि ते बरोबर चार्जर च तेच नेला पूजेच्या फोन यला येतो ते मग कुढ नेल.
हाव का
हम्म पण बाई ती आठ दिवस हा आठ दिवसापासून पैसे नव्हते पाय फोन मधी आणि आजच सकाळी आमोलने पैसे टाकले.
बाहीं
ते साडेतीनशे रुपये बी गेले
हम्म.
आं आणि फोन बी गेला.
हाव.
हाव.
आणि त्यांच्या कडे स्क्रीनटच फोन होता का?
हाव ना आता वानी फोन येईन मोठा.
म बाई
मोठा फोन आहे न भारी त्यो काय लहान होता काय.
जाऊदे जवळपास असला तर तो दिसन ना कधी ना कधी.
अग बाई रिंग गेली बरं का अन लगेच मोबाईल स्विच ऑफ करून टाकला.
हाव.
हम्म दोन फो फोन वाजल्या. लोकेशन चालू करून ठेवल राहतं ना आपुण
नाही लोकेशन दाखवतो ना आपल्याकडे
हागं मध्येही मग ती लोकेशन तिनं काय केल का चोरी करणाऱ्यां काय केलं स्विचऑफ उघडून लोकेशन बंद केलान मग मोबाईल स्विचऑफ केला तेवढा गरबडीत तर आम्ही फोन केला तर मग बेल गेली ना
आन कधी पाहीलं?
अगं तिनं गीताकडे फोन दिला होता चार्जिंगला लावायला मंग गीता सोप्यावर फोन ठेवला आणि ती तिच्या कामाला लागून गेली लाईट गेली तर
हा हा.
आणि त्याच्यात तीस टक्के चार्जिंग होते तीस टक्के चार्जिंग मोबाईल स्विचऑप होत नाही ना
म्हणजे गोट्या भाऊच्या फो घरात होता का?
हा चार्जिंग लावल दिला होता तिनं आमच्या इथे लाईटीच काम चालू हो तं आमचे इथे जळाले जुळालं राडे झाले ना तम
गेलं तर कोणी आल असेल ना?
तिच्या तिनं पाहिलच नाही पुढच्या घरात कोण आलं आन कोण गेलं म्हणुन.
गीता ना
किती फक्त एका घंट्यात झालं ते. पूजा गावात गेली जाता जाता ती काय म्हणे गीताला एवढा माय फोन चार्जिंग लाव म्हणे गीता हा म्हणली तिननं काय केलं फोन घेतला सोप्यावर ठेवला लाईट गेली वाटतं तितकेत ती गेली ती तिचे काम कराला लागून गेली तिला कोठं फोन चार्जिंगला लावा द्या. ते सोप्यावर जसं आन तसच होता आणि ते सोप्यावरनच फोन चोरील गेला.
मंग हे काय गंमत झाली?
हा गं सारं घर पायलं सगळं इकडं पाय तिकडं पाय कोणाच्या घरा त्यातला असं ना आता तिला पूजेला बी द्याना अन तीस टक्के चार्जिंग होती ना ती म्हणती तीस पस्तीस टक्के चार्जिंग असल्यावर मोबाईल स्विचऑप होतच नाही ना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
नाही नाही बाबासाहेब नाही हा दुपारच्या बरी झालं ना गं ते एक वाजता.
कडे हो नाही ना नाही तर मग ते जात कसे दारू साठी का?
नाही ग बाई इथे फोनला नाही ते. कोनाच्या दारात उभी जाऊ. ते गल्लीतून फक्त सरळ जात. सरळ येतं. घरात दारात कोणाच्या नाय बसत. चालते सगळ आत. त्याला चोरीचं काय नाद आहे फक्त कांदे हे बाटल्या बुटल्या हे बाहेरचं हे असं घरात नाही घुसत. कोणाच्यात जातो. कोणाकडे डोळे वर करून नी आणि कोणाच्या घरात घुसत नाही.
नाही त्याच काही तान माणूस घरात एकटा बी असल ना तर भिव काम नाही ते अशी ते कितीही तेला असतो.
हा त्याचं नाही तेवढं काही नाही. तेवढसं कामबी नाही करणार. त्याला ते बाटलं बुटलंचं नांद न्याय तयापुरतं बा दहावीस रुपयाचं.
कोणावर तरी संशय बिवशय नाय का मग?
काय माहित कोणावर संशय, कोणावर घेते आजपर्यंत काल चार्जर गेल मगं? सगळे अंकल बारा वाजे लोक तेच धिंगाणा चालू होता आमचं चार्जर चोरीला गेलत. चार्जर गेल चार चार्जेर गेलं चार्जेर गेलं कळेल काम अंकल किती वेळा केला कारण कि ते चार्जर नाही भेटत. नाही ना.
हम्म हम्म.
ते फोनच्या कंपनीच आहे ना. फोन बरोबर आलं किती दोन महिने त झाले फोन घेऊन अंकलला.
हा बाई.
आणि आता कुठून आणि तू सांग तेरु बाराशे रुपये कुठून आणती. हा तेच तं किती सगळं माल ती सर्वावर टाकून द्यायले. आता रुपया जवळ ते बाराशे रुपयाचं चार्जर कुठून आणती.
आपण काय मळ्यात गावात राहतो. का कोणी आलं बिनओळखीच. तिथंच कोणा तरी शेजार पाजाराना घासला की आला त्यो,
काय माहिती? हा मोठ्या काकू पण चोर खोबऱ्याचं तेल घेऊन जाती. हा. तेच ना. दिदीच पोट दुखू राहिलं. खाली खेळी कुदली असल शाळेमधी रस्त्यान का काय खालीवर पाय पडला काय करू?
हं.
रस पिली होती काल.
ह.
रसा न बी होतं ना.
हा न आंब्याचे आहे का?
मगं?
आंब्याचा का ऊसाचा?
आंब्याचा आंब्याचा.
हम् आणि आता आम्ही कुठं चांगली होऊन राहिली बाई
मा.
माझ्या सासून आणली तर पुरे ढवळे पट्ट कस निघले.
आमचे डोळे फट्ट कस निघले
वरूनच पिवळे पिवळे सुट की पण मधी लय ढवळे पटली.
मग तेच ना सारे ढवळे पट निघले. पण मग आता आहे का नाही.
हे मला माहीतच नाही, पूजा काकूंचा फोन हरवला.
तुला मग मी तेच सांगत होते, पहिल्यांदा कॉल केला तेव्हा.
हा आम्हाला एक शब्द ऐकू इणा नाही.
हा हॅलो इला काही ऐकाल ईना जाऊ द्या म्हणला आता
मी म माज बोलू राहिले न, टाकलं बाई मं म्या कट करून, मला माहीत बी नव्हतं दहा मिनिटं चालू ठेवा लागतो.
हुं. बघुया काय करती?
तिला आवाज द्या. ती झोपली आता.
लवकर झोपती बाय.
लवकर कायची नाही झोपत, पण मग आज दिव दिव दिवस झोपेल नव्हती ना, आज हिंडली बाहेर
हम्म पाऊस ईला का वातावरण चांगलं नाही, लई नाही हिंडून द्यायचं.
हा आ पण तिला सवयच लागली बाई, चालच म्हणली बाहेर घेऊन.
आग बाई या अमोलच पोरग तसच करतो, आमोलचं पोरग तर तस त्यांच्या घरात राहत नाही.
न्हा.
ते सयपाकाला टाईम तेच्यामुळेच झाला मला माहितीये का? ची बोकळत येत. ते ना गालीच मग त्याच्या म मागपूडं काम होतं. बसु दे त्याला खावळी, कव्हाची भाजी चिराची ना आज. तर पोरांचं एक झोपलं. सुट्टी झोप व्हय ते आहे ना खिचडी केलती. ती चार वाजता उठून खाल्ली. आणि आता ज्यादा करून खिचडी नाही करीत या दिवसात. ममे चार्जर हारवल सारं घर हा अन् ते काय म्हणे घरातच चार्जर पडल, मी म्हणतो बॉडाल होत मग त्याला काय केलं मला, सार घर उच काला लागलं. मालक गेले त्या घर उचकाला आणि ते फोन चार्जर पाहता पाहता सयंपाकाला बारा वाजून गेल. ह नाही बाई. सयंपाक केलाच नाही, मग तेला बेसना चे धपाट्टे लावले तेच खाल्ली ते हाय ना. पाच चार वाजता, तीन वाजता खिचडी केली. म ती उरील होत असल त्या ना, गरम करून खाल्ली दोगा बहीण भावाना त्यांनला आवडती तर हं तव्यावर खिचडी गरम, त्याच्यात शेव
आ हा.
पण मलाता बाबा कस करेन खिचडी, मग मला तशी पालकाची भाजी करा
नाही बाई आपल्याला जमतं पण मग माणसाने राहव
हा मग पालकच भाजी केली, के टाकली शिजाला म्हटलं भाकरी करा कावू आचं बोकळो रल त्याला आता बळजबरी नेऊन घातलं तिकडं, नानाला म्हटलं या जागेन मग कामच निव्हाय ना म्हणून या घरात कुद होतं त्या घरात कूदत त धिंगाणा घालीत, त नाचत ते त्याची गंमत पाहू पकडू, कामच सुधरत ते सगळ्यालाच ते नच नसलं का आमचं काम पटकन आवरत आणि तो आला घरामध्ये त्याला घेऊ बसाच हाय
लेकर असल्यावर तसच होतं आणि अजून लहान हाय ना धावा महिना लागला का?
हा धावा महिना लागला त्याला
लागला का?
हुं. त्यांना चालाच जीवावर येत. पायगाळून टाकीत. नाही नाही धरून चालत, पण चालाच जीवावर ये त्याला.
हां लालाच आहे ना आता लहान लेकरं नाही ना अजून.
त्यांच्या घरात त्याला करमत नाही ना त्यां त्यांच्या घरात आजी बात नाही राहत त्यो यांच्या घरात जर गेलो बला आलडाथोड आरावाने. आमच्या घराकडे बोट करीते हा बोट करत ते आमच्या घराकडे चाल म्हणतं.
हाव ना तुमची एक रूम गेली म्हणते आहे ना.
हा एक रूम आहे पण एक रूम आहे त्याच्यात तेव्हा युरिया आहे फ्रीज आहे प हम्म एवढा सामान आहे तर तिझं इकडेच ते होतो.
नाणी सांगत होते म्हणे एक रूम गेले म्हणतेन.
हा. ना मी य युवरे हा आणि युरेया बी आहे ना घरामध्ये आमच्या युवरायाची थप्पी लावेल गारा पण तेने आहे का ते को हा ते आधी म्हणून आणून चालून ठेवेली.
हम्म त्यांनस
पण ते ठेवीत नाही ना ते इकडच खेळत मस्त.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
छे अंकल म्हणे पुुढची ज्यामदारा मी पडन म्हंटलं त्या अंजू वाडात. तर मी ह्यांना सुटी खुर्ची धरली होती ना ते रिंगत रिंगत आलं आणि खुर्ची धरला आणि त्यांचा पाय बी धरला. आणि त्यांला आलडुराला वर. जेम्यात धरलं म्हणतो असं हा बोलते येतं पण मोठा मोठा आलडुरायला. हा इथं आलडूरा मोठा मोटाला त्याला म्हणलं या त्याला खाली पा. ते म्हणतो हा बो होतो धरला आता मी पडणारच नाही.
सगळे आताची पोरस लय आंगवी
हा इतकं नाचू राहीलं येड्या वानी.
हम्म.
काल तो आहेस पोरींना आमची रे गाडी पुढेज असल किती ह्या हसत होती.
हा बई किती गं तुला किती तो खुशी झाली तिच्या मनात मला घेणारय.
हा ते गाडी कोण ते म्हणी आपल्या रावल्यावर कृष्णा आणिच मागं लागती काय करण म्हणे बो गाडीच्या.
ते दिनीमा आपण आता तिला गाडीवर बसत शिकेले बाई. आं दोन चार दिवस झाले ते री आं.
गाडीवर सवय नको लावू म्हणलं.
सवय कायची पण मग ते आणलं हाऊस ते आहे ना लगी की तुमच्या घरा लोकं आणल होतं पराश रोजी.
नको आमचं पोरगा खुद आता राहत नाही माहिती गाडीशिवाय आणि आम त्यातेच बात पण नाही शेवला आमोल नाही घेेत गाडीवर पण ये काय करता हिरी सोप्पा झाला चकरा मारीत्या. देशपाप्पा नेला का रामेश्वर भु नेत्या अमोल नेत्या ये संख्या नेतो छोट्या गोट्या आलेस की ये नेते यो भैया नेतो ना. तर ते पोरगा कोणाची गाडी पहिली पासून मोठ्याना आडतं.
मोठ्या भाऊ नाही वाटते हे दोघं आहे.
परवा दिवशी गेला ना तो.
एक महिने भर काय .
नाही पंधरा दिवसासाठी.
हा, हो का?
हा, मग ती बी चालली ना आता
ती नी राहात का? तु
आ?
राहात नाही इद
हम् नाही म्हणजे राहाला राहते त पण तिला आता यायला जायचंय ना- नाशिकला किती दिवसाची गेलीच नायी ना ती
हा का, माहेरला का?
मी तुला इकून फोन करते हा
हा बरंबर याच्याहूनच का?
हा याच्यावूनच मिनटं झाले. आता तू पहिला कॉल कट कर पैसे येतात म्हणजे
मी करू का इकडून कट?
हा तिकून कट कर
पडू राहिला आता ते येईनच नाही